हॅलो जेवलीस का जेवलीस
ह
ऐक ऐकू आले की जेवले जेवल ह् हा म काय चाललंय काय चाललंय आजय आज आम्ही मलिदा
होय आज ते पिराचं होतं ना खत्तल रात्र
होय वय
हो आज सगळे भेटाभेटीला जातात पीर
बेताबेटील
आम्ही पण काय केलं पटपट आवरलं जेवलो आज काय जरा तब्येत बरी वाटत नव्हती पटपट आवरलं सगळं जेवलो पटापट सगळ्या घर घरच्यांना म्हटलं पटापट आवर पीर बघायला बसू या म्हणून दारावरून जातात ग
जात्यात होय हो जातात की आमच्यात आम्ही पण जेवलो बेवल आ्ही पण बघत बसलो हो वय
आज ते सगळं एकमेकाला भेटा भेटी सगळेच फिर बाहेर पडतात नाही हम्म कोण कोण आधी पण पडतय एक एक एक एक पीर असत ते फक्त खतल रात्रालाच बाहेर पडतात
बय बाय हम्म ह जरा अ छान आहे छान आहे तब्येत
हो
हम्म होय आवरवरल च आणि म्हटलं अम
हम्म मी पण बसलेलो म्हंटलं तुला भगवद्गीता माहित आहे काय ग
भगवत गीता
वाचलंस काय कधी
नाहीय कध वाचलावे
ह् मी तुला त्याचं महत्त्व सांगते
हम
म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे तो ग्रंथय हम्म म्हणजे काय झालं होतं महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला हा जीवनविषयक उपदेश आहे भगवद्गीता म्हणजे हम्म म्हणजे त्यात गीतेचं सगळं महत्त्व सांगितलेलं आहे मानवी जीवनात म्हणजे अधिक सुखी अर्थपूर्ण आणि कर्तव्यनिष्ठ बनवण्यासाठी ते ग्रंथ आहे ग म्हणजे कसा आधीच्या त्याच्यातलं सगळं त्यात उल्लेख केलेला आहे कर्मयोगय त्यात म्हणजे निष्काम कर्म म्हणजे आपल्या अ अ निष्कामग म्हणजे मनात काही न ठेवता
ठवटं कराय कर्म हम्म
क त्याला देतोय
होर हो
णजे कुठल्या फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्तव्य करत राहते त्याला म्हणतात निष्काम कर्म ही त्या गीतेची मुख्य शिकवण आहे
हम्
हम्म यामुळे कस होते मनुष्याला तणावमुक्त होऊन म्हणजे कार्य करण्याची प्रेरणा मिळते ग ह आणि का म्हणजे आता बघकी आपण एखाद्याला किती अ मदत करतोय
होय
तर म्हणजे आपल्या मनात काय नसतंय नाही
हो नसत का
त्याला मदत करत नाही तसच ग निष्काम कर म आणि त्याने कस होत म आंतरिक शक्ती ती पण आपल्याला प्राप्त होत्या संयम म्हणजे एक आपल्याला स्टेबल रेट म्हणजे कसं शांतता मन आपल्या हच्यात येत्या
हो
गीता आता अस कोर्टात पण असते बघ गीता वगैरे गीतेच ल महत्व आहे गीता काय करत माणसाला म्हणजे माण सिगध ैर्यत येते ग आपल्याला सुखदुःखात म्हणजे समतोल राखण्यासाठी ताकद मिळते या ग्रंथातना
ते ग्रंथ हाय वाचायला पाहिजे आमच्यात हाय ग्रंथ
होय त्यात जरा असं वाचून इकडं तिकडं कृष्णच पण आहे तेच की त्या कृष्णाचं महत्वच आहे क ह बघ गीतामध्ये त्याच्यात निर्णय क्षमता पण आपल्यात येत्या युद्धभूमीच्या गों ले अर्जुनाला जसा योग्य मार्ग मिळाला तसच आपल्याला योग्य मार्ग मिळतोय म्हणजे तत्वे आहेत त्यातली गीतेतली जी तत्व आहेत ती माणसाला काय करते एक निर्णय घ्यायला म्हण किंवा काय आपण आता गो अवथ असत इड तिकड आपण कस त्या सत्कर्माच्या हच्यातून गेल की आपल्याला जरा हे होतय ना निर्णय क्षमता घेण्याची ताकद येत त्या त्या त्यात सांगित गीेत त्या कठीण प्रसंगात योग्य निर्णय घ्यायला आपल्याला मदत करताेत म्हणजे आपण कुठलं तरी या्याच्यात अडकलोय किंवा काय असस परत आपला अहंकार मोह म्हणजे आपल्याला आता हे पाहिजेलच आहे असंच आहे हे मलाच पाहिजे असं नाही त्यािच्या वाचनामुळे कश होते आपल्या मनातला रागमन लोभ वाचना सगळ कमी होतात आणि मन शांत होते आपण कसं आता दगधग दगधग दगधग आहे ना ल्या आयुष्यात तेच की गधग त्याच्यामुळ कस ते भगवद्गी महव आहे कस आत्मज्ञान पण होते म्हणजे गी आपल्याला काय करत आपण जस जसं ते वाचत वाचत जातोय तस त्यात आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवते आपण कोण आहोत म्हणजे आपल्या कशासाठी आपल्याला जन्म दिलाय आपलं ध्येय काय ह्याचा सविस्तर काय केलेलं आहे त्यात म्हणजे उल्लेख केलेला आहे गि एक माणसान कसं वागलं काय आहे आधीच्या काळात कसं अस सगळं त्यात आत्मज्ञान दिलेलं आहे म्हणजे ते एक मह म्हणजे कसं नुसतं धार्मिक ग्रंथपूरत नाही आहे ते मर्यादित म्हणजे एक जीवन आपल्याला जगण्यासाठी म्हण आपण अडकलेला असतोय किंवा काहीतरी आपल्याला मार्ग सापडत नसतोय तर ते वाचनान कसं आपण त्या सत्कारमात आपण जातोय ग म्हणजे कर्मयोग होत ध्यान योग भक्तियोग आपल्याला येते त्यातन असे त्याच्यामुळे कस त्याच लय महत्व आहे
हम्मम् ठीक आहे
त्याचा संदेश कसा असतो माहिती काय भगवद्गीतेचा
हम्म
कधी वाच नसणार की नाही मी पण थोडं थोडं वाचले म्हणून मला माहिती आहे होय म्हणजे त्याचा मुख मु्य संदेश कसा मानला जातोय सांगतो काय तुला. होय म्हणजे मानवाला निष्काम कर्म करायच. करण्याच कर्तव्य दक्ष राहायचं आणि स्वतःच्या आत्मस्वरूप म्हणजे आपल्या स्वतःची जाणीव करून देण्याच शिक्षण आहे त्याच्यात म्हणजे आपण काय आहोत किंवा काय देव आपल्या काय घडव. सगळं म्हणजे कुठल्याच फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कार्य ईश्वर आपल्याकडनं पूर्ण करून घेतोय. त्याला ते सगळं हे म्हणजे एक चांगलं सत्कर्म
हम्म
ते काय श्रद्धे नसते सोड ज्याची श्रद्धा आहे. नाहीतर एकेक जण गाय करतात फडफड फडफड वाजतात आणि. सोडून देतात आपण तस. आपण कसं एक एक त्याचा अ अर्थ ते घेऊन.
एकाग्रस्त करून वाचतोय आपण.
समभाव म्हणजे सुखदुःख जे. पराजय लाभनी या सर्व गोष्टींमध्ये कस समाून. राहून शांत मन ठे स्थिर ठेवून आपलं.
हम्म
अवस्था आपली होत्या ग शांत आपलं मन पण बघकी. एखादा पुस्तक वाच शांत किती होते बक्क.
छान वाटतये.
मग.
मी वाचतोय बाई वय जरा जरा जरा वाचते हम्म.
काय तर इतर ठिकाणी आपलं हे ते बघत बसण्यापेक्षा जरा असं चांगलं हे. केलेलं बरं ग.
माझ्याकडे हा हाय छोटी छोटी छोटी पुस्तकं आहेत वाचते वाचतच बसते.
टाईम मिळतो तसा. म्हणजे त्याच सार काय माहिते काय मानवी जीवनाला योग्य. य दिशा दाखवण कर्म भक्ती आणि ज्ञान जास्तत जास्त ज्ञानाच मेळ घालणार. या भगवत श्रीकृष्णनी अर्जुनाला दिलेला मुख्य संदेश आहे.. म्हणजे ते काय म्हणते श्रीकृष्ण अर्जुनाला कि फळाची कुठलीच अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहा.
होय होय.
ते तुझ्या आयुष्यात सुख दुःख समतोल सगळं रा येईल म्हणजे तुला काय पाहिजेल त्याच्या आधी ते मिळत जाईल असं ग निष्काम कर्मयोग.
असं आहे ते.
चालते.
होय आणि तिची चार तत. तर तत्त्व कुठले आहेत माहिती काय?
हम्म
सत्यता अहिंसा स्वच्छता आणि त तपश्चर्या
हम्म
हम्म ही चार तेजी काय मूलभूत वैशि वैश्विक नीतीमूल्य आहेत. परत आणि बरंच काय काय हाय.
चालते वाचलं गेलं व्हाय व्हाय.
होय बाकी काय आवरले का नाही?
आवर लेता.
तू म्हणणार मला काय सांगत बसली माहिती सगळी. ही ही नाही मी पण जरा त्याचा अभ्यास- केला म्हंटलं तुला पण त्याची माहिती सगळी सांगूया एखादाला बघ सगळं चांगलं सांगित- केलं कसा बर आपल्याकडून जेवढ चांगलं तेव-
आता आवरून झालेय सगळं झालं आता आवडलं हे करायचं- आता तू पाहिच-
तुझ्याकडं काय आहे काय ग्रंथ तो भगवत गीता चा?
माळ श्री कृष्णा साहेब ये.
श्रीकृष्णाचं कोणतं पुस्तक आहे?
श्री कृष्णाचा आहे बाई. कृष्णाचा आहे मोठा च मोठा आहे. होय कुठला आहे म काय बघायला पाहिजे. जेस हम्म गो-
चांगलं असते. गोंदोळी म्हारून ह- हा ते तू एक एकदा मी आ घरी आलेलो तुमच्या तेव्हा ते मोठं पुस्तक मला तू दाखवलेलंस- तेच नाते त्यात अगदी स्पष्ट अक्षर दिसतात. बघ सगळी हाय की नाही. म्हणजे सगळं स्पष्ट दिसते ग. असं होतंय- होय स्पष्टाक्षर दिसतात म्हणजे वाचायला सगळं सोपं जाते ग- ही पहिली पुस्तकं कशी जरा बारीक बारीक बारीक बारीक लिहिलेली आहेत ना.
ही मोठ्ठी जाता-
ही मोठी आताची जी आल्यात त ज- चष्मा आहे त्यांना वाचायला बरं - म्हणजे दिसतंय ठळक अक्षरात सगळं व्यवस्थित.
च बर.
आणि काय म्हणतात? बाकी सगळं निवांत. होय मी पण तेच म्हटलं तुला फोन करूया काय करायलाच बघूया जर अस- सांगूया.
हम्म. आटी हम् ठव हम्म हम्म हम् हम. ते ठाक हम्म.